हॅलो आला आवाज.
हॅलो.
आवाज येतोय का?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
हो हो येतय.
हो काय करताय?
काही नाही बसली. गप पा माारत. ते
काही नाही जेवण करत होती. आता जा जामणा घेतले ते खात बसली.
जामणी खावत बसली का.
हो.
हम्म आणि बी घेतले होते वीस रुपयाचे.
आम्ही पण वीस रुपयाचे घेतले होते ना.
हो.
हम्म. चिऊ ताई काय करत आहे.
ती पण खात बसलीये.
ह लहाणीची जपली
ती आता उठली ना ममी खेळवते तिला.
हं.
हो.
निलेश दादा कुठे गेले. आ कानसे मलला
हो.
हम्म.
आज नाशिकला जाणार आहे ना. म्हणून.
कधी उद्या?
नाही आज रात्री.
नाईट ला.
हो.
का बर?
तर त्यांच्या कामे म्हने. कोणाला घेऊन जाणार आहे.
हो का.
हम्म दादा.
दादा काय गावात असेल. शहराला गेले होते, ते माझ मशीनचा प्लावड तुटून गेला ना.
हो
ते ग्याला गेले होते तर वापस येऊन गेले दुकान बंद हे म्हटलं सगडे दुकान बंद बंद होते का?
खेतीवणा आणायच होता ना
हे त्येला भेटून जाईल का आम्ही त्या दिवशी स्टँम करायला गेल होते ना दादाला मग अ तिथं पाप म्हणाली मग तिथंच जाऊ येतं म्हणून गेले होते
नाही खेत्याला चांगला भटतो. स त्याला पान से मलला पान से मलला पण भेटून जाणार ना
पण भेटून जाणार
मग एवढ्या दुरका भर जायचा.
थं त्या दुकानामध्ये घे घ्यायचंय म्हणून गेले होत ते
हो
कुठं बी भेटून जाणार ना प्लाऊड का?
माग
ते पाणी पडलं होतं ना पावसाळ्यामध्ये ते ओलं होऊन फुगून गेलेल होत. प्लाऊड त्याच्यामुळे ती मोठी दिदी वरती चढली तर डायरेक्ट तुटून गेला
हो म पाचशे मधला विचारलं तर त्या दिवशी सहाशे ला आहे आठशे ला आहे हजार ला आहे अस सांगत होते.
आम्ही तिकडं शहाद्याला विचारलं एक हलका मधलं साडेसहा ला म्हणत होते. आणि चांगल्यामध्ये लं पाणी बी पडलं तरी काहीच नाही होणार तो काही साडेआठ ला म्हणत होती
अस
त नाही दाखवला चांगल्यामधल्याच घ्यावं लागेल मग हजारचाचतमा पांशे मोल्ला ना
हम्म हम्म
तिथंच जावं लागेल
भरपूर प्रकारचे तिथ ते मध्ये ना एक दुकान नगरपालिकामध्ये हा मध्ये पेज सगळ दोरे वगैरे सगळ तिथ भेटत
हा ना.
हम्म. ते सगळं हा. कैची धार सगळं भेटत तिथं लाव लावाया.
हा माझ तर कैचीची दार पण तिकडं शात. दला घेऊन जातात तिथं काढून आणता.
हो.
मग तिथंच जावं लागेल मग आम्ही पाहिलेच नाही ना तिथं. पान समोरला
मधे बाजा -अ झेंडा आहे ना तो झेंडा चौक मध्ये मधे जायचं.
हम्म विचारून घेऊ मग कोणी बी सांगून देईल ना.
हम्म. सगळं भेटतं तिथं सगळं. एकच दुकान होतं त्यात. आता दोन झाले त्यांचे दुकान.
हा ना.
हो अस्तर पण आहे ना दोन रुपयाने कमी भेटत तिथं.
अठरा रुपयाला का?
हां पंधरा ला.
पंधराला विसला भेटत चांगल्या मधल्या डॉलर कंपनीचे हा ना. दोन रुपये कमी मग चांगलंय. मोठा दुकान असेल,
हो हो. मोठू काय आहे तिथं? हो हो.
काय आपलं आपलं स्वतःच ब्लाऊज शिवलं तरी, गंज म्हणून काय घेऊन टाकते? तर ती हालचाल पण घ्याय. सई अंजली पण कितीला भेटल?
अला. साडे आठला भेटतात. साडे आठ ला आठ ला भेटून जाईल मोटर राहिली ना. तेव्हा साडेआठपर्यंत पोहोचून नव्हत. आहेत माझ्याजवळ
नाही मोटर -मोटर तर हाय माझी
हो
फक्त मशीन एवढंच घ्यायचंय पिको फॉलच- मग आपलं काम बंद होऊन जाईल ना मंग परत ब्लाऊज शिवावा लागेल
ते त आहेच हम एक पण शिवलं तरी कोणाच्या घरी दीडशे रुपये म
चांगल्या डिझाईन मधल्या शिवलका दोनशे अडीचशे ला आहे
अं अडीचशे तीनशे घेऊन घेतात
हा
मग मी पण माझे पण शुंग टाकायचे दुसऱ्यांची पण आता तर नाहीच जमणार मला
मी त आता एक साडी घेतली पण ब्लाऊज शिवायला टाकलेली ती कफाला पण ब्लाऊज पण अजून शिवलाच नाही असं म्हणत होती ती
दुसऱ्याकडे
हा दुस्याकडे ट
खबर
मग आपलावडत तुटून गेल्या तर च काय शिवणार मशीनवर
हम् ते मलगावला पण आलेलं आहे मशीन पण घ्यायला जायला टाईम नाही दोन महिने झाले दोन का अडीच महिन्याते म हम
मग जायचं ना नल्या दादाला पाठवून द्यायचं गाडी घेऊन
त्यांनाच पाठवणार पण ते येतात पण चाले जातात हो पठावा लागेलता ठेवलेला आहे मने हो
बले होते
पहिले छत्तीसशे भरले होते
हा पंधरा स हम्म हम्म मला त माहितीच नव्हत नाही तर मी पण भरल
मला माहिती नव्हतं मला शशिकलाने सांगितलं होतं
हा ना ती पण बरल होत सची कलाबी मधण्याला मिटिंग होत तेव्हाच बरल होत पण तेव्हा तो माझ्या तकडे पैसे बी न न होते म्हणून काही बरलच नाही
हम्म आणि आपल्या बाहेर तर पेपर त्यांना भेटलं म्हणे मोफत मधे सुमित्रा ताईला पण भेटल
हा ना सुमित्रताईला पण भेटल मोफत मध्ये अजून
आमच्या गावात पण भेटलय ना बा फाल्याने दिलंय मला सांगितलं नाही त्यांनी
हा बरं ते त आहे ना पण आमच्या गावात पण ती गटाची सी आर पी आहे ना ती आणि काय ना म्हणतात ते ति त तिला पण भेटल ना बाईब संस्थावाल्यानी दिलं असं म्हणत होती फुकटा मधे दिल असं म्हणत होत.
सांगत होती तशी. पण काय नाही अस घेऊन ठेवलंय तिने सोलर वर चालतं म्हणे सांगत होती ति.
हा ना
आपल्या सारकाना देऊन दिलं असतात त्यांनी.
कधीची मॅडम मॅडमच्या मागे पडली मी. मॅडम मला पण लिहून टाकायचं नाही एखादा मशीन शिल्लक असेल तर मी पैसे देऊन टाकल असं सांगितलं पण. काय नाही तुम्ही कपडे शिवत बसणार काम बी करणार नाही. असं म्हणत होती ती न मॅडम आणि मशीन पण दा... दाखवलं होतं तिला तुटून गेल मॅडम देऊन टाक
प्लाऊड पणंत आहे मणे इथं शशिकाला सांगत होती मी मल... गावला ठेवले आहे म्हणे प्लाऊड तिथले एक्स्ट्राचे.
हम्म चार का म चार का किती तरी मशीन... शिल्लक आहे असं म्हणत होते.
असा.
हा अजून परत एकदा मॅडमांना विचारते मी. पण असं जर राहिल का साडेपाच...
हो ना मला पण घेऊन यावं लागेल नाही तर मग कोणी मागितलं देऊन.... पण देणार मग तुझे पैसे घे सांगणार मॅडम....
म्हणून सांगते पाठवून द्यायच निल्या दादाला घ्यायला नाही. तर...
खरंच नाही येत नाही म्हणून देऊन देणार मॅडम.. हो. तसच कराव आणावं लागेल ना. ते सांगायचे तुझ्याकडे दोन बोणी काय करणार सांगतो सांगत होते म्हटलं. कामाात नाते म.... म्हटल माझ्या दोन दोन पोरी... त्यांना नाही कामात येणार वाटलं.
मग.
नव ठेवून घेऊ म मग.
घेऊन यायचं म्हणते.
हो घेऊन येऊ ना.
हम्म
आता घरी जायचंय ना मला ते पण घेऊन येऊ
हम्म अजून कितीक दिवस राहणार तू स्वा महिना झाला का नाही
झाला ना
झाला ना
काल झाला काल पूर्ण झाला
काल पूर्ण झालं का पण ते टाका लागलेले आहे त्याच्यामुळे मग काम बी होणार नाही ना अंजली
हा काम तर नाही होणार
हम्
प पाणी भेटत नाही म्हणे गावात म्हणून हो कुठून कुठून आणताय म्हणे तो दोन दोन पोरां सोबत काय करणार सांगत
हा ना या उन्हाळ्यामध्ये पाण्याच टंचही राहते
हो
आमचे बी एक दिवशी लाईट झाली नव्हती त्या दिवशी विीर वर वर गेले होते पाणी भरायला
हा ना
जेम तेम त्याला अता ना आणि अंगुळी अला
हम्
अंतु कपडे बिघरद्ववला वक्त
हो ना काय करताय मग
नाही नाही आता का किती चार पाच वाजले का काय अंजीला आता आरावावं लागेल बाांडिकंडी
म
आज काय का विषय हे गरोदर स्तंदाची मीटिंग घेतली होती
मला पण आता माझ्या पण पूर्ण मिटिंगा कराव लागेल बा या महिन्याच्या पूर्ण मिटिंगला करावं लागेल किशोरी दुरदर्शन द लसीकरण द त्या दिवशी करून
लसीकरण कधी
म शिशर मंगळारी एक झालं हो
हम्म माझं पण एक परवाच्या दिवशी ह बरोडी पाडाला
हो
हज ते कुडवल मध्ये डाटा अपडेट करायचंय कशर् मुलींचा बाकी मीटिंग
हो
ह उद्या परवा विजिट आहे साहेबांची प े
हा सांगत होत्या मॅडम
ते माऊ आली बग हिताव काही प नाही हा
मिीटिंगच घेत बसणार तर
पण तिकडं जाणार आहे ते लंगडी गटाडी
मुलगावला काल आल होते ना
काल आले होते
मलगावला हो
कोण सांगत होते
रंजना मॅडम ते सांगत होते मॅडम पण गेले होत्या म्ह हो आ कुठ गेले काय माहिती
काय माहिती पण उद्या परवा